हॅलो.
हा, येतोय आवाज.
हां, येतोय येतोय.
हां.
मी बोल तुम्ही लावल्यावर कॉल काय झाल, ते काय दाखवलं.
काहीच दाखवत नव्हते. मी आधीच ज्याला कॉल केला होता ना, तेच सांगते की टास्क त्यांचा पूर्ण आहे. आता, हे लागू शकत नाही.
असं सांगते होय. मगाशी मला पण तसंच सांगितल. ल. आणि तो कॉल झिरो सेकंदाचा दाखवला परच, ते मी त्याच्यात धरला.
झिरो सेकंदला नाही होते काय?
झिरो सेकंद मध्ये तुमचा कॉल झालेला आहे. असं दाखवला आणि ते, म्हणजे किती? वीस पैकी बारा झाले. अकरा होते ते,
हं तसच दाखवतय. ते पण ते कॉल बहूतेक रिजेक्ट होणार आपलं.
मग तुम्हाला आता दाखवलं काय? तसं काय ते, अं हाय तसंच दाखवलं. किती झाल ते तेवढंच. आकडा पुढं गेला काय तसाच हाय?
नाही तसंच आहे. कधी कधी पुढं दाखवतात, कधी कधी तोच दाखवतात.
हा हा, माझा गेला ना एक वेस्ट काम, मघाशी तुम्ही दिलेल्या नंबरावर केलेला ना मी. एकांनी उचलला नाही. आणि एकांनी, अं हे केला म्हणजे, ते, त्यांचं पूर्ण झालं म्हणूनच सांगितलं. मला पण,
हो.
त्यां, त्या म्हणा लागल्या मला, मला आला नाही टास्क. आणि मी फक्त उचलू शकते फोन- करू शकत नाही. असं म्हंटलं त्या, तुम्ही नंबर दिलेला त्यांचा त्या,
कोण, नाव काय?
त्यांचं नाव काय बरं? अं नाव त्यांचं,
दोन नाव दिलती मी.
काय लक्षात नाही ओ माझं नाव? लई मला कन्फ्युजन व्हायल नावात.
दोन नंबर पाठवले होते. हा हा, बरोबर त्यांच्याकडे पण हो नाहीय. त्यांच्याकडून पण नाहीे जात त्यांच्या इथं रेंजचा काहीतरी इश्यू असेल.
हा हा. त्या म्हंटल्या मला, त्यात टास्कच नाहीय. म्हणाल्या, मग मी म्हटलं टास्क नाही म्हटल्यावर लावू शकत नाही ना. तर, मला सांगितलं की, लावाय लावायचं नाही तुम्ही उचलायचं असं चालतंय
होय
हम्म
तरी हा हा काय म्हणताय मुली आल्या का तुमच्या
एक छोटी हाय ती हाय अ तीन वाजता आली मोठी अजून यायची आहे मोठी पाच वाजता येणार आता पाच वाजत साडेपाच वाजले बस आज लेट झाल्या
होय का काय म्हणता पिकनिक बद्दल बोलूया आता कुठे कुठे जाऊन आल्या तुम्ही फिरून आल्या
आम्ही होय पंढर पूर, तुळजापूर, अक्कलकोट, गानगापूर
अ कसं आहे बघण्यासारखं का आहे का मी अजून तिकडे गेलेले नाहीये
नाही
हाय
हा हा आता पंढरपूर काय दर्शन आमचं थोडसं हे झालं म्हणजे गर्दीत झालं म बाहेरूनच दर्शन घेतलं आणि गेलो बाहेरून दर्शन घेतलं आणि ह्याला गेलो मग तुळजापूरला
होय
तुळजापूरला गर्दी नव्हती नाही पंढरपूर झाल्यानंतर अक्कलकोटला गेलो मग अक्कलकोटवरुन तिकडे वस्ती केली आणि रूम वगैरे केली मग सकाळी लवकर उठून अ सात वाजता ह्याला गेलो मंदिरात गेलो गुरुवार होता मग गुरुवार असल्यामुळे गर्दी नव्हती अ सकाळ सकाळी लवकर गेलेलो ना त्यामुळे गुरुवारी गर्दी भरपूर असते तिकडे खरं आम्ही सकाळी सात ला तिथं पोहोचलेलो त्यामुळे आमचं दर्शन छान झालं
मग आरती वगैरे भेटली असेल ना तुम्हाला
आरती सहाला असते आम्ही हा आम्ही सात वाजता पोहोचलो ना तिथे कारण आम्हाला रूमच मिळेना लवकर कारण आम्ही रात्री अकरा साडे अकराला गेलेलो ना तर रूम सगळी बुक झालती
हो हो
खूप एक तास शोधलं शोधून शोधून मग एक तासाने बुक झाली ला भरपूर लांब होती ती पण रूम आणि अ शुक गुरु बुधवारी कसं गर्दी भरपूर लोकं येतात गुरुवारच्या आरतीसाठी वगैरे किंवा गुरुवार दिवसभर दर्शन घ्यायला त्यामुळं बुधवारी बुक बुकिंग फुल्ल असते आम्हाला मिळा मिळा नाही मग आम्ही सकाळी उठून दर्शन वगैरे घेतलं मग तुळजापूरला गेलो मग तुळजापूर वरून अक्कलको हेला गाणगापूर ला गेलो
हा
तुळजापूरला पण गर्दी नव्हती थोडीशीच होती गर्दी मग दर्शन केलं.. आणि गाणगापूरला गेलो मग तिथं तिथं थोडी गर्दी होती. मग तिथं महाप्रसाद वगैरे घेतला. आणि तिकडे गाणगापूरला गेलेल ना तेव्हा तिथं ज्यांना हे लागलेलं असत ना बाहेरचं.
हा हा.
भूत वगैरे, तिथे लोक लइ अशी मोठ गर्दी होती तिथे आणि तिथे एक खांब होता आणि त्या खांबाला टच केलं ना. ज्यांना ज्यांना तसं बाहेरच काय त्रास असेल ती ओरडायची लोक मोठ ठ्यांनी मी म्हंटल मारल्यावर वगैरे कशी ओरडतात ना तशी ओरडाय लागली मो मोठ्या मोठ्यानी लोक आम्हाला घाबरायलाच झालं ते बघून.
व्हय मी तुळजापूरला मी गेलेली आहे पण बाकी म्हणजे तुळजापूरला पण खूप घाई घाई दर्शन झालेलं आहे नवरात्र. एप्रिल मध्ये गेलो होतो.
हा हा हा तेवा लई गर्दी असणार.
खूप गर्दी होती पण आणि कस तेव्हा पण आम्ही रात्रीचे पुण्यातून निघलो होतो आणि पहाटे तिथ तिथं पोचलो होतो साडेचार वाजता मंदिरात म लाईन ला लागलो साडे आठ नऊ पर्यंत आमचं दर्शन झालं होत आणि म तिथून पुढे म आम्ही ते एडमाई आहे ना एडा माई का काय तरी तिकडे गेलो होतो त्या दोन देवी झालेल्या आहेत पण हे पंढरपूर गाणगापूर राहिलेय अक्कलकोट ते पण झालेलं मला खूप इच्छा आहे करायची पण आता काय बघू कधी योग येतोय तेव्हा
माझं पण इच्छा होती एक दोन वर्ष झालं आमचं चा चालू होतं की तुळजापूरची देवी आहे ना आम देवी घरची कुलस्वामी हा तर सगळी म्हणजे असं बोलतात की कुलस्वामीनी जायचं असतं तर आम्ही लग्न झाल्यापासून गेलोच नव्हतो. आमचं लग्न होऊन आता सात -आठ वर्ष झाली.
हा हा हा
मग अजून एकदा पण गेलेलो नव्हतो आणि आम्हाला माहितीच नव्हतं. म हे ते हेळवी लोकं असत्यात माहिती हाय का असं फिरतात बघा सगळे आपल्या कूळ वगैरे लिहून ठेवतात ते आलेले घरी आमच्या म त्यांनी आम्हाला सांगितलं तुमची देवी ही हाय तुम्ही जाऊन आलाय काय म तेव्हा आम्हाला कळालं म ते हे असतं ना कु तुळजापूरची देवी आहे ना त्याचच दुसरं हे ममदापूरमध्ये आहेत आमच्या आमच्या गावा शेजारीच आहे. ममदापूर म मम
नाही पण तुमच म्हणजे जेव्हा तुमच्या घरात देवींच आता देवारा तुमच्या असेल ना, कुलदैवत कोणतं कोणतं आहे तेव्हा माहित?
ते जास्त नाही माहितीच नव्हतं इकडच्या लोकांना. इकडचे लोक जास्त करून कनय कुलस्वामीच हे करतात धळोबा हाय रामलिंग धुळबा बस ह्याच्या जवळ हाय कोल्हापूरच्या पुढं
हा हा हा.
तुम्हाला माहिती आहे का रामनिंग?
नाही नाही ऐक कोल्हापूर ऐकलंय फक्त त पण कोल्हापूरच्या देवीचं पण नाही दर्शन झालेलं माझं अजून.
होय हा ते तिथं हाय मग इकडची लोकं ना सगळी ते धुळोबालाच जातात जास्त.
हो का?
हा.
हा.
मग त्यामुळ हे देवीचं काय एवढं माहिती नव्हतं. मग ते माहि ती झाल्यानंतर म्हंटलं जाऊन येऊया एक दि एकदा सगळी फॅमिली, म्हणून गेलेलो गाडी केली. गाडी करून गेलेलो सगळी आमच्या नंदुबाई, मिस्टर, मी सासरे, मुली, त्यांचे ना मिस्टर नंदूबाईंचे.
कारण आमचं पण देवाऱ्यावर आहे ना कुलदैवत तर आम्हाला पण तुळजापत ये आणि जेजुरीचे खंडोबा हे दोन आहेत कुलदैवत आमचे पण मग आम्हाला पण असं दरवर्षी हे नाही का खंडोबाला पण जावं लागत परत कुलदैवत च पण दर्शनाला जावं लागतं तर प्रत्येकवेळी तुळजापूरला शक्य नाही होत येणं. मग इकडे आमच्या संगमनेर जवळ एक मंदिर आहे ते देवीचच आहे तुळजाभवानीच. मग त्या मंदिरात दर प्रत्येक म्हणजे काही झालं लग्न कार्य ठरलं लहान मुल झाली त्यांना दर्शनाला घेऊन जायचं. त्यांना पाया पडून आणायच ते पाया पडल्या शिवाय कुठलीच कार्य करत नाही आमच्याकडे. कुलदैवतेचं दर्शन घेतल्याशिवाय म्हणजे जर लग्न जरी ठरल तरी आधी कुलदैवतेच्या पाया पडायचं मग तिथं ओटी वगैरे भरायचं परडी भरायची आणि मग अ तिकडून आल्यानंतर ते सवासणी वगैरे करायच्या असतात. मग ते बायकांना बोलून ते सहवासणी सगळं जेव घालायत का त्यांना ते वान द्यायच असं सगळ विधी करावे लागतात आणि मग नंतरच ते लग्नाचे हे अ विधी सुरू होतात. हळद दळण्यापासून मग ते सगळं पुढं आधी कुलदैवतेचं सगळं करून घ्यायचं मग सवासणी वगैरे घातल्यानंतर पुढं सगळ्या गोष्टी पुढं करतात. तोपर्यंत कोणत्या कार्याला सुरुवातच नाही करत.
हा ते तुम्ही तसं म्हंटलं ना तुमच्या इथं जवळ ते मंदिर हाय तसं आमच्या इथ त पण ममदापुरात हाय कर्नाटक ममदापूर. हा ते दे त्याच देवीचं मंदिर हाय तिथं हा त्येच प्रतीक मानलं जातं ते. मग आम्ही पण तिथच जाऊन येतो, आमच्या इथून दहा किती अर्धा तासाचा रस्ता हाय. अर्धा तासामध्ये पोहोचतो आम्ही.
हो ना तसच आम्हाला पण पाऊन तास एक तासावर मंदिर आहे. त्या मंदिरात जाव लागतं प्रत्येक वेळेसं म्हणजे दसऱ्याला नवरात्रीला परत असं मध्ये अधी, कधी काही ठरलं आपलं कार्य जमतं तिथं पाया पडून यायचं असतं.
आम्ही पण तसं करतोय आम्ही दसऱ्यात म्हणजे कंपल्सरी दसऱ्यात जातोच. आधी मधी ना, ह. आधी अ मधी-आधी काय जात नाही वर्ष कधी खर दसऱ्यात पूर्ण देव सगळे करून यायचीच, परत डोंगराची हे आहे ना, यल्लमादेवी पण आमची, ती ती पण दोन -तीन ठिकाणी हाय इथं मंदिर, मग त्या मंदिरात मी पण आम्ही जातो, ती मदिरं करत- करत सगळे देव करत
हो या?
हा, हा बरं, बरं ठीक हाय.